बोल.
हॅलो.
हॅलो.
काय करायलीस?
हा नाही बा बंडाशी बोलत बसलेलो तवर तुझा फोन आ ठेवला आणि
हम्म हा हा अरे मी सकाळी आलतो कणी लॅबमध्ये
बरं.
तुम्ही नेमकां काय करालतासा ते मी विचारणार होतो पण तो पर्यंत मला बंडाचा फोन आला ये म्हणून खालदी.
हा हा हा ते
कोडिंग टाईप काय कोट कसल टाकाल तासा ते कॉमा तेन काय असतय ते काय करालता ते?
ते कोडिंग करालतो म्हणजे रन करालतो प्रोग्रॅम.
म्हणजे काय असतय ते?
अरे कोड असत्यात ते हॅकिंग टाईप रे. ते असते ते हॅकिंगला पुढं वापरल जाऊ शकतात ते कोड.
हा हा.
आता सध्या बेसिक आहे आता समज तो आता आम्ही ले तर ले कॅल्क्युलेटर बनवू शकतोय.
बनवू शकताय?
हा.
हा आणि जर तुम्हाला तुम्हाला समज मग तुला वायफाय हॅक करता येत असल की कॉलेजचा?
कॉलेजचा वायफाय कशाला हॅक कराचा तिथं असतयच रे अबग आम्ही काय कर हे बघ आम्ही काय करतोय कॉम्प्युटरचा हेड असतय
हा.
तेज हॉटस्पॉट घेतोय रे.
हा अरे तू घेतोयस. आमचं काय?
ते होय. ते काय आता मग अ बघ तेचा अजून एवढं आम्हाला माहीत नाही. कारण त्यांनी जे जोडल्यात ते लँन केबलन जोड
हा हा.
अस हाय.
हाय वय. पण नेमक आज तुम्ही काय काय करालतास ते?
ते समचा प्रोग्राम होता रे. आता कॅल्क्युलेटरला तू तीन प्लस पाच टाकलास त्याचं उत्तर कसं येतंय आठ.
हा.
ते असते म्हणजे आता समज मुळात पहिली म्हणजे तुला कॉम्प्युटर ला आपली हि जी लँग्वेज कळत नाही.
कसली?
रेग्युलर लँग्वेज
कळत म्हणजे काय मला समज ना?
आता तू मराठी जे बोलतेस ते कॅल्क्युलेटरला काळते? म्हणजे कम्प्युटरला काय ते?
हा नाही.
हा मग ते झिरोनिक मध्ये असत लँग्वेज.
हा
हे कॉम्प्युटरला झिरो आणि एक शिवाय काही कळत नाही त्याला झिरो तर एक असं कळते म्हणजे कसं असते कोड असते.
हा.
तो कोड तयार करायचा, मग आता त्यानुसार तीन प्लस पाच लिहिलेलं असता त्याला काय करणार आहे? नाही त्याला काहीच करणार नाही पण ते कोड लिहायचा असते. आता तू कायतरी म्हणा जस की आपण गणितात वाबते की अक्स. इज इक्वल टू फाय म्हणजे एक्स ची व्हल्यू आपण फाय चीं व्हॅल्यू मांडली आपण मांडले.
हा
सहा आणि दोन्हीची बेरीज केल्यावर निघत्या अकरा. तसं असते ते त्यात कोड तयार करायचा.
हा-हा आता हॅलो मी आता बघितलेलं बघ पुस्तक वही तुमच्या तुम्ही लिहितासा का नाही ते झिरो- झिरो वन.
बरं
म्हणजे वन पहिला लिहीलता, मग झिरो वन, मग झिरो झिरो वन, मग परत झिरो -झिरो -झिरो वन आणि मग नंतर त्याच्यानंतर झिरो झिरो वन झिरो असं हे काय- काय लिईल तसा ते चार्ट कसला काढलाला माहितीय काय?
तो मग तर मी त्या लेक्चरला नव्हतो पण तुला सांग झा- तर कीं नाही, तो याचा चार्टा आहे म्हणजे आता तूला. सांगय ते आर्कटेक्चर चार्ट होता. ते आर्कटक्चरची भेट ग. कम्प्युटर आर्किटेक्चर
काय तर तुमचं गणित ते प्रोजेक्ट काय तर होतं बघ.
हां तेच त्यातला तूला तो चार्ट भेटला असणार., बरोबर आहे.
हा तेच काय, काय, काय होतं ते.
एक ते आठ पर्यंतच्या व्हॅल्यू असतात रे.
खरं एक ते आठ म्हणजे एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात
हा त्याला प्रत्येकदा हे असतात, म्हणजे पहिला झिरो, झिरो मग वन, वन त्यानंतर एक व्हॅल्यू पुढे येत्या नि वन येत्या तुला ते असं सांगल्याळणार नाही. तू आत्ता नुस्त कोड काय असत हे समजलं असतरी बास झाला.
काय असते कोड?
ह तेच की तुला काय सांगाल त मी हा तर ते कोड लिहिले जाते.
हा.
ते आता मग कोडचे ठरावीक हे असतात कीवर्डस जे कि ते कॉम्प्युटरला तेच्या ते समजतात.
हा.
मग ते टाकायचं, त्यात एक फंक्शन असतय मेन नावाचा, तिथनं ते प्रोग्राम चालू होतय, रणव्हायला. त्या गाल्या समज तू प्रत्येकीला एक ठराविक नाव हाय, जसं की आता तुला अंकार ल्याच हाय. तर त्याला एक एनटीजर म्हूणन नाव असतय.
हा.
मग तू एक, व्हेरिएबल डिक्लेअर करतेस.
हा, हा.
त्यामध्ये आता समज, इंट ए घेतलास, तर ए नावाची एक हेे तयार होतय स्टोरेज, त्यामध्ये ती समजतीया, तू पाच स्टोऱ्या केलास.
हा.
आणि बी मध्ये तसच तू, स्टोअर केलास दहा. तर दोघ जी खाली सम इज इक्ल टू ए प्लस बी टाकलास तर ती सम त्या दहा पस पाच इज इक्वल टू पंधरा.
हा.
असं असतय, मग त्यात वेगळं असतय की इंटिजर फ्लोट.
हा.
कॅरेक्टर, म्हणजे कॅरेक्टर म्हणजे काय, की तु जी नाव घेतेस ती.
हा.
म्हणजे, कॅरेक्टर ए बी तीन तस. स्लोट म्हणजे पॉइंटमध्ये, जसं की आता इंटिजर एक, दोन, तीन असत्यात, तसं पॉईंट मध्ये असत्यात की झिरो पॉईंट वन.
हा, हा.
वन पॉइंट, फिफ्टी फाय या दोन्ही ती बेरीज होतीया, म असा तू कोड लिहतीस, त्यो कोड कन्वर्ट होतं तुझ्या सोर, दुसऱ्या फायलीमध्ये. जी कि झिरो वन ची असत्या. आणि त्यावरून ते कॉम्प्युटरला सांगितलं जाते. कसं काढाच, मग ते कॉम्प्युटर आउटपुट काढतंय म्हणजे आता तू तथं रन करताना बेरीज मागितलीया दोनीची.
हा.
त्यात टाकताना टाकल्यास, तीन प्लस दोन पाच असं.
हां.
तर मग ते कन्व्हर्ट करून तुला अस आउटपुट दाखवतय. मग त्यात एक फंक्शन हे असतय. जिर काय सांगितला? प्रिंट, प्रिंट म्हणजे काय, की त्यात तू काय लिहितेस. तुला आता तुझं नाव प्रिंट करायच हाय, तनिष्क केलेल. ते नाही हम्. ते तू प्रिंट करण्यासाठी त्या प्रिंटच्या कॉलम मध्ये लिहायचं मग ते असतय. आणि म तू जे म्हणालीस, मग ते अस ते स्ट्रक्चर विचारालतास तू आता. त्यो कॉमा म्हणजे काय असतय, कॉमा नसतोय, त्या कोम्यावर आणि एक डॉट असतीया.
त्या कॉमावर अजून एक डॉट?
हा, डॉट असतीया कोम्यावर.
आत, आता मी बघितल्याल कणी
हा.
शेंत्या कर त्याला शेंत्यान मला म्हणजे त्या म्हणजे सांगितलेलं कीनाही जरासं कि त्याला एक जरी गॅप किंवा डॅश समज अंडरलाईन समज जर एरर पडते ते काय असतय ते
एरर म्हणजे काही गोष्टी असत्यात रे जे की त्याच्या ह्याच्यात लागत्यात जर त्याला दिल्या नाही बरोबर
हा
तर ते मान्य करत नाही प्रोग्रॅम
म्हणजे आता ते सगळं लक्षात ठेवाय लागतय ते
हा आता त्यो जो तू विचारलीस कॉमा नी डॉट त्यो असतोय फुल स्टॉप जसं तू रियालिटीमध्ये एखादं वाक्य संपल्यावर देेतीस.
सपल्यावर देते
त्याला फुल स्टॉपच दिला नाहीस तर त्याला काळणारचं नाही ना तिची एंडिंग कुठं हाय?
ऐका आता मला सांग आता समज आता मला सांगा आता तू क कॅल्क्युलेटर तयार करू शकतोयस हा मग आता मला कॅल्क्युलेटर तयार कराय झाला तर काय कोड टाकाय लागणार त्याला?
त्यो आता तुला काय असा कळणार न्हाय म्हणजे मुळात आता तू कॅल्क्युलेटर सी सिम्पल करणार
तू सांग तू कसा टाकणार?
हे बघ मी तुला काय अस सगळ भाषा त्यामध्ये सांगत बसणार नाही की त्यामध्ये तुला कळणार नाही
हा
त्यामुळे मी तुला काय सांगणार आता समज मी कुठल्या तरी ह्याच्यातना बनवालोय
अ त्या लँग्वेज असत्यात सी, जावा, पायथन त्यात ना असं बनवतयेत आता मी सी मधनं बनवलोय मी त्याचा पहिला सिंटॅक्स टाकणार जो त्याचा काय असतोय? इन्क्लूड तेन
हा
ते तसं असतय ते टाकणार त्या नंतर जीथनं प्रोग्राम सुरू केला असतोय इंट तू बघितला अशील तिथनं प्रोग्राम सुरू होतोय त्यो टाकल्यानंतर त्याला पहिला स्कॅनर द्यायचा स्कॅन एफ स्कॅन एफ म्हणजे काय? की तू टाकतेस ते म्हणजे आता दरवेळी मी अंक आधीच डिक्लेअर केलेत त्यात
हा
त्या प्रोग्राममध्ये की ए इज इक्वल टू फाय आणि बी इज इक्वल टू थ्री मग टोटल आठ येनार उत्तर बरोबर हाय
होय
मग ती तुला दर युन तीन आणि पाचंच असणार हाय
नाही
म ते युजर वर डिपेंड हाय आता तू युजरआहेस कॅल्कुटर युजर म्हणजे काय? की वापणारा
हां
मग तुला कुठली पण अंकं टाकायचाय मग मी त्याला देणार की अस अस कि हे व्हेरिएबल हाय त्यात तू व्हॅल्यू जी युजर देणार ते त्यात तू स्टोर कर.
हा.
आणि त्या स्टोरी केल्यानंतर तू काय देतेस आता समज तो आधिक दिला तो वजा देणार. तुला देताना तू एकच देणार पण मला त्या कोडमध्ये देताना कंडिशन सगळ्या द्या लिहायला लागणार आहे. आधीची लियला लागणार, वजाची लियला लागणार, गुन्हागाराची लिय लागणार आणि भागाकारची लियला लागणार. या त्या मला सगळ्यात लिहाय लागणार फक्त तू वापरताना एकच वापरणार.
असा आहे व्हय.
हा अस असते.
मग आता तुमचा कुठपर्यंत झालंय तरी शिकून?
आमचं आता चालू आहे आता आमची प से केंड सेम झाली पुढच्या आम्हाला पायथन असेल.
मग आता मला सांग किती तीन वर्ष आहे ना तुमचं पण?
होय आमचा प तीन वर्षाच आहे.
म आता थर्ड इयरचा लास्ट इयरला लास्ट मि तुम्हाला म्हणजे असं ऍप पण तयार करता येईल की त्याच्यावर.
होय हे बघ जावापासन बनवू‌ शकतीस की. आता हे आपण जी गेम खेळते.
हा.
हि कशापासनं बनल्या? जावापासन यात कोड आहे. यात कोड असते तो कोड असल्यामुळेच तू गेम खेळू शकतेस.
हा हा.
त्यानंतर ती स्ट्रक्चर घिल वाता रे. एवढी ने डेव्हलपमेटला त्यानंतर तू वेबसाईट बघतेस.
हा.
त्या वेबसाईटचा पण एक कोड असते. आता तू ले जाऊन दे तू एटीएम वापरतेस?
हा माहिती आहे की.
एटीएम च्या आत पण कोड असते सगळा फक्त तिथु युजरला दिसत नाही. तू वेबसाईट वापरतेस ना तेझा कोड दुसरा असते तेव आम्हाला म्हणजे जेना लिहिला आहे त्याला दिसते त्याचा कोड वेगळा अस ते तेझात टायटल त्यानंतर अ तू जे पॅसेज लिहणार तो पॅसेजच वेगळं असते त्यात ते लिहण्याची पद्धत वेगळी, त्यो असा लिहिला जात नाही.
ते वेगळा लिहला जातोय.
मग आता कॉलिंगचा सुद्धा आता आपण बोलाल त्याच्या पण असं कोड असेल का नाही?
हा तू फोण बोलतेस ते सगळ्याला कोड आहेत बघ.
होय का?
फक्त एवढेच की तुला ते दिसत नाहीत कारण ते आतल्या वला रणीत असतात त्यांचं त्यांचं काम करत असते.
हा हा.
असा विशय असत ते.
हा एवढ काय काशे ना.
हा.
ऐकायला भारी वाटते. पण तुमच्याशी जरा ते करताना तुमच अस हालवत असेल की नाही
नाही आता आम्हाला पण पहिले असच काही तर वाटलेल पण जसे तुला अस वच जाते का नाही
कळ जाते
तस तस ते तिथं त्या साठी नॉर्मल गोष्ट होत जात्या
हा हा
बर ठीक आहे चालते मला एक काम आहे ते काम करून तुला फोन करतोय
बर बर